हॅलो हा येत आहे.
हजी बोलते.
बरं
हम्म
बोलूया
हॅलो हॅलो हा म्हटलं काय करून राहिले.
काय नाही.
स्वयंपाक झाला काय?
स्वयंपाक झाला जेवणही झालं.
असं काय अं नाही आमचा राहायला आता करीन म्ह थोड्या वे ह आम्हा वेळ असते टाईम असते. अठला
हाव काय आम्हाला टाईम असत पण आज लवकर झालं
अस स काय
हा
किती बहिणी या तुम्ही
चौघी बहिणी या आम्ही
असं काय शाळेत जातचतात ते.
हा दोघी बहिणी जातच रा ना आम्ही दोघीना सोडली मोठ्या
पूर्ण फॅमिली किती आहे मग.
अ साध ना आम्ही.
अ स काे
हा तुम्ही
आम्ही आम्ही स आम्ही तेवढेच आहो ना- सहाजनच आम्ही
हाव काय
हा एक नात आहे एक नातू आहे अ सून मुलगा ना आम्ही दोघ
हाव ना नात मोठी आहे ना तुमचं?
हा तुमच्या इकडे पाणी गिणी आहे की नाही
हा नाही आता दोन दिवस काही पडला नाही आता आई बद्दल तर शिकाय म्हण येते का
अस शेतात काय पेरलं मग
अ शेती नाही मागरी
हम्म. अस हा ना. आणि तु बन कोण्या वर्गात आहे म.
अ ए काय सहावीेत आणि लहिनी एक द दुसरी.
हम्म अस आणि डोकळेची रेसिपी. पी येते काय तुला.
नाही मला येत नाही ते येते पण ते थोडे शिकते त्यातलं हुकते जरा स्वतः. ह.
बरं सांग ना कशी काय करत असत तर.
हा बेसन रवा घ्याचा.
हम्म.
आणि ते पाणी टाकून थोडस भुज जायचं त्यात सोडा टाक्याचा.
हम्म.
थोड आणि त्याच्यावर ते टाकत थोडस निंबूसत्व.
हम्म.
हम्म आणि ते असं मिक्स करून एकदम हे होते मग ते याच्यात टाकून द्यायचं.
हम्म.
हम्म.
अ बा मी सांगतो तुला.
हा.
अर प एक वाटी रवा घ्यायचा.
हा
अर्धी वाटी बेसन घ्यायचं.
हम्म.
अ एक लहान चमचे खादे तेल घ्यायचं
हम्म
अ त्यांच्यात थोडस दही टाकायचं दही किं तात निबू काही ब हा नाही तर ते निंबूसत्व असते तेही चालते म्हटलं आणि एक इनो ची पुडी टाक्याची
हम्म
हा आणि इनोची पुडी टाकली की ते थोडा वेळ फेनायचं म्हटलं अ फेडल्यानंतर मग त्यांच्यावर झाकण ठेवायचं
हा
ह झाकण ठेवल्यानंतर म्हटलं ते आपण डबा घेतो किंवा काही घेतो म्हटल त्याला तेल लावाच तेल लावल त्यांच्यात टाकून द्यायचं मग आचेवर होऊ द्यायचं
हा
हा मंद आचीवर होऊ दिलं की मग हा मग खाली का काढयचे एकदम म्हटलं मऊ मऊ होती म्हटलं
हो का
हा
ट्राय करून पण ना म्हण
हा हा
हम्
करून पाहिचे
काय करून पहि ना
अ आपल्या फराळ्याचे आपी येत असतील ना तुले
फराळाच्या आपे
हा
पहिल्यांबर ऐकलं मी ना
अससं काय
ह
अ मग आपला साबुदाणा असते की नाही
हा
अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा
हम्म
आणि तो भाजून टाकायचा
हा
अं भाजला भाजला की भगर घ्यायची दीड वाटी दीड वाटी गरण अर्धी वाटी साबुदाना ते मिक्सर मधून काढायचं त्याचं पीठ आणि ते पीठ काढलं की ते पीठ मग भिजवायचं त्यांच्यात थोडस दही टाकायचं अ त्यांच्यात हा आपल्याला चवीनुसार मीठ जिरं हे टाकायचं ते का अजून हिरव्या मिरचे
हा
ते बारीक करून ते टाकयचे
हम्म
आणि ते टाकलं की मग ते असं आपण भज्याले कसं भिजवतो हा तस भिजू तसं भिजवायचं आणि ते आप्या पात्राले तेल लावायचं आणि त्याच्या टाकुन द्यायचं मंद आचेवर होऊ द्यायचं मग पलटून घ्यायचं डबल
होव ना
हा आणि त्याच्यासोबत खायला म्हटलं शेंगदाणे चटणी करायची हा झाले ते फराळाची आप्पे
हा मस्त एक नंबर हम्
करून पाहायचं
हा जास्त करून आम्ही इडल्या करतो.
हा इडल्या कशी करतो तु
एक एक ग्लास तांदूळ
हम्म
अन् एक एक वाटी हे अ डाळ
हा हरभरेची
हा नाही याची उडदाची डाळ
उडदाची उडदाची
हा ते मग भिजु घालायच हम् दोन तास भिजू घायला लागते तरी ते
हम
ते भिजले का मग मिक्सरातून काढायचं
हा
ते बॅटर एकात केलं की मग त्यात थोडसं मीठ टाकयचं सोडा टाकायचा
हां
मग समजा ते कालवलं की मग थोडसं ताक अस ताकही चालते आंबट आंबट यासाठी
हम्म हम्म
मग ते इडली पात्र घ्यायचं त्याला तेल लावायचं आणि त्या इडली पात्रात टाकून द्यायचं बॅटर
हमं
हम मग ते झाली कि वर दहा पंधरा मिनिटांन काढून टाकायचं
हा हां
हो एक नंबर होता
काय खायचं
त्या हंग मग अशा फोडणी द्यायचं तेच आपल्या याच्या सारखं
असं अ ते आहे ढोकळ्यासारखं हम्म हम हम्
ल ते
हम्म
हम्
अजुन काही श्वर त्या त होत
हम्म
ण्या क्लास तू कोणत्या क्लासमध्ये आहेस
माहे फर्स्ट इयर झालं
असं काय
हां
आणि तुझी बहीण
हम्म माह्या बहीणचं बी सेकंड इयर होईल आहे
अससं असं
हम
हं
तुमची नात शिकत असेल ना
हो माझी नात आठवे वर्गेत आहे ना. हा संदळली आहे ती.
संदळली
हम्म नातू इथंच आहे म्हटलं मार्केटला.
हो काय.
हा
हम्म
दोघं भाऊ आहेत म्हटलं ते शाळा शिकून राहिले.
हाव ना तुमच्या वावरात काय पेरलं मग?
आणि ते इथं पराठीेच लावली.
हाव काय.
पराठी आहे बाकी काही नाही.
निंदन लागल असेल ना? निंदन लागल असेल ना?
निंदन आता उद्यापासून आहे.
होऊ काय
हम् आज निंदला म्हटलंय. एक वावर ना आता उद्यापासून अजून बाया म्हटलं हम् हम्
ह
आता यंदा म्हटलं मी पंढरपूरला जाणार आहे.
हव काय
हो तशी मी दरवर्षीच जातो म्हणा. मी जाईल वीस तारखेले
हाव काय
हा आबा येऊन राहिले. आ.
बस नी की काय रेल्वे न. हाव काय.
हो आबा येऊन राहिले मी जाऊन राहिली.
हाव काय.
हम्म हम् म्हटलं कस आपल्याला देवाचं दर्शन होते.
हाव.
हा हवा पालट होते. हम् त्यासाठी जाव म्हटलं घरातल्या घरात घरातल्या घरात.
बरं नाव विठबा बला तिथं जा. हम्म हम्म.
म्हणून म्हटलं जाऊ आता.
हा आबा आणि तुम्ही चालले मग.
हो. आम्ही चालला आबा येऊन राहिले मी जाऊन राहिले हम. ते असं आपल्याला वाट आपलं तेथपर्यंत राहा कोणी लाय पुढेपर्यंत राहा ते आखाडीपर्यंत.
हा.
हा आम्ही एकादशी झाली की आम्ही निघतो तिथून बारसले आपल्या घरी. हा नाही तर मग बारस निघाले ते असले तिरसला घरी.
हा.
हम्म. अस एकादशी झाली म्हणजे असं वाटत की आता. कधी जातो आपण घरी काय जातो.
हा.
पर्यंत एकादशी होत नाही ते. पर्यंत आपल्याला काही वाटत नाही हा गमते मंगते तसा. हम् तिथंही मंग आ. पैसे भरा लागतात पाचशे रुपये भरून टाका आणि तिथ मग दोन. टाईम जेवण आहे नाश्ता आहे आणि चहा पाणी आहे. हम् वासुदेव महाराजच्या मंदिरात.
हा.
हम् हम.
अजून काय चालू आहे तोह..
खाय नाही.
ह. सांग ना आ तुझेही कळलं काही. हम्म काय हाल हवाल कस काय?
आता म्हणत एखादसले जाऊ दिले ताटी उसळ असते.
असं.
हा वारीला जात असतो आम्ही दरवर्षी.
हम्म बरं ह ना ह ना. हो एकादशीले ती.. सोडत नसते एदशीले कुटी कुठ असते म्हटलं.
वा वारीले.
वारीले पंचवीस तारखेले.
पंचवीस तारखेले ह.
हॅलो.
हॅलो.
मिनिट झाले म्हटलं आता बर ठीक आहे धन्यवाद.
हा हा हा हा धन्यवाद.
ह ठतो म्हटलं ह. हा.